हॅलो! हा एक फट झाला बघा झिरो मिनिट दाखवाय लागलं एक कॉलकट झाला आता टास्क मधला.
आह.
रेंजचा प्रॉब्लेम या लागलाय हो.
हा हा हा.
तुमचं काय चाललय?
काय नाही आता आवरलं घरात जेवलो. जेवण झालं, भांडी घासली. आणि मग काय?
काय नाही असं जरा जुनी आठवणी आठवत होत्या.
काय आठवलं जुनं?
जुनं तेच की, आधीचा दिवस, अँटीना टीव्हीचा. टेपच कॅसेट,, पाटीवरचा लवचंबुक
ह,
हे सगळं आठवलं, मग माझ्या मैत्रिणीसोबत शेअर केलं ओ. आता एक रुप रूपा म्हणायची मैत्रीन आहे माझी. तीच्यासोबत शेअर केल.
हां हां हां हां. पहिलं काय दिवस वेगळंच होत सोडा. अँटीना, जिबलीने खेळायच, सुरपाटीन खे खेळायच, खो खो खेळायचा, लहानपणीच दिवस शाळेत जाताना दोन वेन्या
होय.
मराठी शाळा, कबड्डी खेळायची.
आणि आईचं पत्र हरवलं. आणि आंधळी कोशिंबीर.
होय, होय, होय आणि मराठी शाळेचा दिवस तेव्हाच वेगळं होत सोडा. आताच काय नाही. मराठी शाळेत कस, किती छान! आक साडे दहा ला शाळा भरायची, घं
वाजायची. होय. आणि ते घंटा द्यायला तर किती भांडण लागायची. मी देणार घंटा आज, तू देणार घंटा. हं, आणि घंटा तर कसल्या पद्धतीचे असायचे.
होय, ला लोखंडाच मोठा अस हे असल्यागत. आणि घंटा असायच ते, ते लोखंडाचच असायचं.
दगडाशिवाय वाजायचच नाही ते. आणि भुक, आणि भुक लागली की एखादा खोडकर मुलगा. किंवा मुलगी काय करायची, बाहेर जायची जाता, जात त्याला दगड मारून जायची. आणि जेवायला सुटलं. हा, सगळी डबा घेऊन पळायची, मॅडम. हाकलायच म मॅडम, अजून दोन वाजले नाहीय बसा. पण आधी कस, भूकच लागायची.
भूच, आता नाही भूक लागत,, पहिला कस. पहिला एकदम अस हांबरून बु भुक लागायची हांबरून. आणि जेवायला दोन वाजता सुट्टी झाली कि, पळत सुटायचं. जवळ घर असायचं आमचं तर.
हं,
शाळा सुटली की पहिला पळत न जाऊन घरात जेवणाचा डबा अ बू पातील उघडा ते उघडा, आणि जेवत बसा पोट भरून. होय, छान लागत, तर पहिलं कसं शाळू दिवस असायचं. थोड्या, ह्याच्यामध्ये पाणी कमी पाऊस पण व्यवस पडायचा, यामुळे पिक पण व्यवस्थित. यायचीच, सगळं व्यवस्थितच व्हायचं. आता कसं पाऊस बि येत नाही पडत नाही, आता चारी महिने, बारा महिने पाऊस पडतो. आता, कधी पण. पावस यालाय, कधी पण ऊन पडायलय, कधी पण थंडी वाजालीय, त्यामुळे पिकानी पण काय. कुठलं काय व्यवस्थित मिळना झालय, सगळं अर्धवट. टारधव, टार, त्यामुळ कमजोरी हाय, प पिकांच्यात पण कमजोरी निर्माण झाल्या. तसलं अन्न खाऊन,,, हां. तसलं आन्न खाऊन आपण पण कमजोर झालोय नाई.
आणि आता बघा, इंग्लिश मिीडियमच्या एखाद्या मुलाच्या डब्यात. बघा तुम्हाला भाकरी चटणी किंवा भाकरी कालवून मिळत्या. का, नाय, इंग्लिश इंग्लिश मीड. मुलांच्या डब्यात तुम्हाला सँडविच, इडली किंवा. पॅटस असल ह अ पदार्थ.
पदार्थ आणि त्यांचा पदार्थ कसा दररोज आपण म्हणजे. जे दररोज त्यांचं ठरलेला. ठरल्याप्रमाणे त्यांचा आहार असतोय हा व्यवस्थित मेनू त्यांचा कस. आज आज हे घेऊन यायचं आज तेच ब ते सगळ्या मुलांनी तेच घेऊन यायचं.
तेच घेन यायचे डबा चेक करतायेत आणि.
आणि आठ दिवसाची आठ दिवसाची आठ आठ ड्रेस असते त्यांचे हो.
ड्रेस सुद्धा त्यांचा चेंज असते ते रोज एक ड्रेस घालाय. आपण ला आ दिवसात.
होय होय आणि त्याला पंधरा गस्ट आणि सव्वीस जानेवारी आली. कस्तरी आणिज हा. इस्त्री तर कसली कोळशाचीत.
कोळशाची स्त्री एकदा गंमत झाली. माझी कोळशाची स्त्री स विज्या निवृत्ती म्हणताना फ्रॉक होत माझ सातवीत असताना.
हा.
आणि ते फ्रॉक लाईस तरी करायला गेल माझं ते वरच टॉप असते की नाही त्याला इ स्त्री चटकून आली.
हा.
मता त्याचा काय उपयोग आहे घालायला तर उद्या सव्वीस जानेवारी आपण घालायला तर पाहिजे.
मग काय घालणार घातला.
टेलरकड जाऊन. एक हात जुना आणि एक हात नवीन करून आल.
हा हा.
ह एवढं सगळं व्याप करून सव्वीस जानेवारीला हातात झेंडा घेऊन शाळेत गेलोच
आणि कडक कपड्यात.
आणि कडक कपड्यात सगळे जर सगळ्या माैती. विचारल्या ही एक नवीन एक ज एक पांढरा आणि एक. हे असं कधी लेय ग असं कधी लेय ग त्यांना सांगितलं. आदल्या दिवशी असा असा कार्यक्रम मी केलाय.
हा ह.
आणि सरांनी सांगितलं की ज्याच्या घरी स्त्री नसेल त्यांनी काय टेन्शन घ्यायच. नाही तांब्यात तिस्तू भरायचा.
आणि कपड्याला इस्त्री करायची उद्या सगळ्यांनी टकाटक आलं पाहिजे.
हा.
वैज प्रजासत्ताक दिन आहे.
आणि ते पितळ्याचा तांब्या असायचा पहिलं पिवळा.
चार कोळस चार जरी कोळस टाकलं तर असल्या तांब्या वर शेंड्यापर्यंत. गरम व्हायचा.
आताच्या इत्रीला माग सारलं असतं.
होय आपल्याला काय त्यातला अनुभव माहित आहे लहानपणी काय समज.
हा पण आपण त्या वयात पण किती ऍक्टिव होतो.
व किल्ल्या आता दहावीच्या मुलीला एवढं समजत नाही त्या व आपण पाचवीसावी असताना एवढे आक्कल होते आपल्याला. कसं परिस्थितीनुसार आपण राहत तो नाही तसं.
आणि लाल रिबिन प्रत्येकना कंपल्सरी आहे.
कंपल्सरी होय लाल रीबिन घालाय.
लाल रिबनीला पहिला रिळ मिळत होता. पाच रुपयाला दहा रुपयला असं मीटर वर रिबिन मिळायची लाल रिबीन. ते ते आणायच. आणि जर जुनियर रेवन्यू असली पाकेट मधली पाच रुपयाला दोन रेबनीच पाकेट.
होय आता पाच रुपये भेटते आता रेबनेच बघायला भेट
बघायलाच नाही तरीे मी आता.
अरे ब्रेनत त
त्या धुवायच्या मग जुन्या रेबण्या आणि धुवन का नाही. काटकीला गुंडाळायच्या इत्री असली ठीक नाहीतर काटकीला गुंडाळायच्या.
काटकीेला गुंडायच्या म्हणजे ते असं गोल गोल पडत. हाय अशी टाईट राहते त्या प्लेन रा तेे.
हा आणि ते वा. त्या साठी ते लावून जायच अत्तर.
अतर.
तेरा डबीेतलं
आत् तरर लावायचं, मोराचं पिसाचं ती चमकी,
चमकी लावायाची,
कपाळाला लावाहि ची, डोळ्याच्या खाली लावायची,
आणि झेंडा घेतल्याशिवाय शाळेत जायचं नाही.
सवीस जानेवारी आणि, पंधरा ऑगस्ट ला झेंडा घ्यायचा,
झेंडा घ्यायचा,
मेरडा घ्यायचा संध्याकाळी शाळा सुटल्यावर, वंदे मात्र म्हणायचं.
आणि डान्स असायच, सांस्कृतिक कार्य
सांस्कृतिक कार्यक्रम अससायचा, गोळी कोळी गीत म्हणायचा. मुलीं एकसारख्या साड्या, नेसायच्या समोहगीत असायचं. स्वागत गीस असायचं झेंडा उंचा असायचा.
ह. आणि सगळ्यांनी सगळ्यांची नजर झेंड्यावर पाहिजे आणि एक हात कपाळाला वरती.
सगळ्यांची नजर झेंड्यावरच.
सगळ्यांचे पर सगळे खडक नियमात असायच्या. सगळ्यांना अभिमान होता झेंड्याचा सगळेजण वर बघायचे झेंड्याकड. आणि आताच आता कुणाकडे लक्ष नसल की हाळच किशातन चॉकलेट. काढून खात बसते,
खात बसत आणखी हे, अ काय ते ज गण आता, जनगण मन चालू असल्या व पहिला. रस्त्यान साध साध, काम म्हणजे असं, आपल्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा, सुद्धा रोड वर न समजा, माणूस जरी चालला असला आणि तिथ, जगणनल असेल तर तुम्हाला सांगतो माणूस जागावर, थांबत होता हातात कीटली असू दे, जणाचा भिंडा असू दे नाही त्याच्या हातात गाड अस द्या, थ थांबाचा म्हणजी एवढाच, जनगण म्हणणे, किती प्रेम होत, आणि आता गाड्या जनगण म्ह, विद्यार्थीसधा थांबत नाही माणूस काय थांबतोय, विद्यार्थी जाऊन पळद लाईन धवा राहतोय, अस पहिलं. कसं आहे, पहिल्याच दिवस लय वेगळ
वेगळ होत हा, आता आता देशाच्या प्रेमाकडे कुठल्या नजरेने, बतत फक्त भरती होणे, भरती होणे, पगार चांगला मिळणे. नजरे बघ,
बघते होय,
तिच्या मुलांना कसं बोले तिकडं आपलं प्राण सोडू तिकडं,
होय यायचं, आपले मा आपली माणस, स्वाभिमानी,
हा
पहिल्याच दिवसले वेगळं पहिलं सगळंच काय वेगळं होतं
हा
ह् आणि काय मग आणि काय आठवलं आणि काय आठवलं का तुम्हाला आणि पहिल्यातलं
तेवढं तर राह मला होय, होय कारण दिवसच वेगळं होतं ना वि करता येत नाहीत
मला पण आठवलं म्हणजे मगले काय काय विचार कर करत बसतय माहि तत्रीण बरोबर
हा
शाळेच्या आठवणी ड्रेसच्या आठवणी पुस्तकांच्या आठवणी वहया्यांच्या आठवणी
हा आणि बालभारतीच्या पुस्तकात मोराचा पीस ठेवला की हुशार हो
मोराचा पूस मेरा मोराचा पुसका आहे पिसाच त्या प्रत्य ते घ्याच्यात चार चार पिस आमच्या तिकडं तर असं आहे ना आणि गुलाबाचं फुल
पय पाको दुस पर्ंतला पाक जाळीपर्यंत ठेवायचं. पिंपळाचं पान, गुलाबाचं फूल गुलाबाचं पान,
ह
नभव काम असायच त्याला, गुलाबाची पानं चिटकावायची परत पिंपळाची पानं चिटकावायची कोऱ्या होईत
हा
असं असायचा अभ्यास
होईच की अ